हॅलो? हा.
काय करायलास?
झोपलोय हम्
हम्म आवाज बारीक यायलाय मोठा येईना.
येना.
हा जरा मोठ्यानं बोलकी हा. हा बोल
काय करायलास?
काय करू? झोपलोय बघ
का बरं वाट ना?
बरं वाटना.
काय झालंय? दाखवून आलास की नाही?
दाखून नही आला आणिन का
दाखवून, काय नाई बघा बसलोय बघ म्हणून त्यानच फोन लावला तुला.
ह. तुझं काय चालंय? नाही अजून आत्ता
हम् मी पण राऊंड घेऊन आलोय आता, अजूून ओपिडी पण चालून व्हाईची आहे बसलो
हो.
हम्म. आता उठलास?
व्हय आता उठले.
हम मम, काय नाय सुट्टीच आहे आज.
सुट्टीये होय?
हम्म. घरातले?
घरातले आहेत, आवरालेत.
हम्म. काल कार्यक्रम होता ना व?
होय फंक्शन होता काल.
हम्म. सांगितल नाहीस तू मला?
हन सांगीतल व्हत की.
मला कुठं सांगितलेलीस?
मग काय?
मग कार्यक्रम चांगल झालं?
झालं, छान झालं.
हम्म. पाय पण छान आहेत.
होय. शांत होत खूप.
अजिबात रडले नाही पोर कार्यक्रम होईपर्यत. नंतर शेवट
हम्म
हम्म
शांत आसल एकदम.
होय शांत जरापण रडल नाही.
हम्म
हम्म
हम्म आणि काय
काय नाही. पाऊस नाही
इकडेपण नाही. ऊन पडलय. हो ऊन पडले आज. पूरी आली पूर येत होता आता जातोय माग.
ऊन पडलंय.
हम्म खालच पूल बंदच केलता. आता चालू करतील. निसरलं असेल की पाणी.
लगेच कुठलं आवड्या हो वरण पाणी
हम्म पाहु सकाळी होता. आता काय मीच आहे. उश्याच्यान कुठं पाऊस आहे. पाणी पुढे सरकतयचकी.
होय
हम्म हम्म आणि काय, पाहुणे गेलेत.
पाहुणे गेलेत. थोडे थोडे आहेत अजून. दिदि तेवढे आहेत. बाकीचे गेलेत.
हम्म
होय होय नाही नाही थोड्या राहिल्यात सगळ्या. नाही राधिका दिदी गेली. प्रियंका दिदी आणि ती दिदि तेवढी राहिलीय. हो आमची पण राहिल्या.
हम्म
हम्म आणि चिमु
चिमू गेली. शाळा होती तिची म्हणून गेली.
हम्म
हम्म
अ हम्म हम्म काय, गोळी तर आणुन खाशील का नाही.
गोळ्यात आणून खायचा. गोळी खा अस काय करतीस.
उठून आवरून नाष्टा करून झोप आणि.
अ
उठून आवरून नाश्ता करून झोप आणि म्हटलं.
हा ऊठतोकी नंतर अ उठुन आवरतात आहे.
हम्म
सर्दी झाल्या. नाक ग
हा.
आल्या आल्या. जरा पावसात भिजलोय परवा रात्री
होय.
हो ना ते उघड ना पाऊस जरा पण आज जरा उघडलाय बरा हाय बाई.
दादाला कपडे आणायचं म्हण गेलं होत कपडे आणायच म्हणून गेलतो. रात्री रांगोळी
हा
तेन आनायचं आणि तसच गेलो. पाऊस नव्हता म्हणून आणि पावसात येतान पाऊस एवढा मोठा आला भिजून आलो पूर्ण.
हा काय नव.
हम्
आल्याला डोकं पुसायचं बाई नाही बादतय मग असंच ते.
पुसलेलो डोक एवढं भिजल नंतर ट्रॅकसूट तेल घातलेलं पुसल्यालो तरी पण आणि हे झालं
हा
पाऊसाच वातावरण गारट्यान आणि जरा हे व्हालंय.
जास्त होतयं.
हम्म
काळजी घे जरा आवर पटण काय तर खा आणि झोप म्हणस मग.
हा तसंच करतो.
फोन कर मग आणि नंतर न काय करणार आहेस कुठे जाणार हाईस.
नाही कुठ जाऊ.
हम्म
नाही
ये इकडं.
काय तर हम्म हा
य पाणी बघायचं जाऊया. पाणी बघायला जाऊया य.
हम्म जाऊया की संडेला.
संडे ला ठीक आहे जाऊया. ठीक हाय आवर आवरून फोन कर मग हा
चहा आणि नाश्ता केलीस का नई हा चालत
नाश्ता नाही डबा घेऊन आले मी नंतर न जेवायच जरा.
ह हा हा
हम्म हम्म चालतय. एक मॅडम आलात ते प्रणोती मॅडम म्हणून फोन करते नंतर हा. ठिव काय गं
हा
माझं होईना झालय ग.